हा हां
ऐकू येतोय का
हा हा ऐकू येतोय
झालं का जेवन वगैरे
हा जेवण झालं तुमचा मेसेज आला ना तेव्हा जेवणच करत होतो हा
बाकी बराय का
आं
बाकी बर आहे का
हां हां बाकी बरंय.
हम्म.
तुम्ही काय करता.
माझं एज्युकेशन पूर्ण झालं आता, सध्या काही नाही निवांतच असते.
एज्युकेशन काय झालंय.
बी ए केले
अच्छा बीए का कशामधून
आर्टस मधून मिक्स केले
नाही विषय
विषयवर अ भूगोल सॉरी आहे कुठलं म्हण आता दोन तीन वर्ष झालं तर माझा कप् हो हा सध्या घरीच आहे, इतिहास.
दोन तीन वर्ष.
नाही नाही, नाही नाही अजून झालं नाही, अनमॅरिड आहे.
हो हो, मग मग माझं झालंय, लग्न झालंय. हाम. नाही म्हणजे मग दोन तीन वर्ष झाली मग पुढे शिक्षण कराला पायजे होत बाबा, असं लग्न नाही झालं तर.
नाही मी प्रॅक्टिस करत होते ना पोलिस भरतीचे, मग ते काय झालं ओपन कास्टमुळे. आ मी दोन तीन मार्कासाठी बाहेर पडले, दोन वर्ष फुल म्हणजे. फुल ते प्रॅक्टिस केले, आणि ओपन कास्ट मेरिट हाय लागणार. मग ते राहूनच गेलं मागे, दोन वर्ष तरी खूप. स्पष्ट केले मी तरी पण, ते काय त्यात यशच भेटल नाही.
नाही मग सरकारी म्हणजे, पोलीस म्हटलं म्हणजे सरकारी नोकरी. किंवा सरकारी परीक्षा ना, तर मग दुसऱ्या पण द्यायच्या ना.
ते कसं माझ्या म्हणजे मी लहानपणापासून ते जिद्दच होते, मग ते केलो तर
हा हा नाही ते आहे म्हणजे, अभ्यास करतोय आपण. आता ठीक आहे, पोलीस भरतीची परीक्षा. वर्षातून एकदा दोनदा होत असेल, मग मध्ये दुसऱ्या कुठल्या परीक्षा आल्या तर आपण ते देत जायचं. झालं काम तर ठीक आहे, ती पकडून घ्यायची समजा दुसरी नोकरी आणि त्यानंतर पुन्हा पोलीस भरतीचा आपण ट्राय करत राहायच ना.
हो.
आपलं जीवन पुढं चालू राहतं ना, आता एकाच याच्यावरती राहिलं तर मग कसं. आपण न नोक. नोकरी भेटायचा एक ठराविक पिरियड आहे, म्हणजे त्या ठराविक वयात किंवा ठराविक याच्यात भेटू शकतो.
हो आता माझ बावी एज नाही आता एज माझ बावीस आहे चालू रनिंग.
हो हो पण. म्हणजे आपण ते तर मला वाटतं काय ओपन ओपन म्हटलं तर मला वाटतं चाळीस. पर्यंत संधी आहे ना.
नाही एकशे. एकशे पंचवीस च्या पुढच लागतय मेरिट ग्राउंड. लेखीच मिळून आणि क्वालिफाय कस कस पण होतय. तीसच्या पुढं पस्तीसच्या पुढे जरी पडलं तरी पण क्वालिफाय होतय. ग्राउंड ला काय नाही ग्राउंडच आहे. फक्त एक्झाम साठीच बघा थोडफार. हो, तुम्ही काय करताय सध्या.
मी मी ॲक्चुली. केमिकल कंपनीमध्ये मॅनेजर होतो.
हा.
तर, तर मी सोडली तीन चार वर्षांपूर्वी.
होय.
हा जॉब सोडली, मी आता शेअर मार्केटचं काम करतो.
हा हा.
ह चाललंय माझ व्यवस्थित शेअर मार्केट आवडत. म्हणजे मला जस तुम्ही म्हणताय क पसर. ती त्याच्यात आवड आहे, तसं तसं मला शेअर मार्केटमध्ये. आवड आहे. पण कसं आहे मग ते आवड फक्त आवडीच्या भरवश्यावर चालत नाही ना. त्यामुळे मग पहिले आपलं जे सर्वायवल जे आहे. आपलं ते जे बोलतात. ह की ब्रेड अँड बटर म्हणजे घर चालवण्यासाठी पोट भरण्यासाठी ते आपण पहिलं जे सापडलं ते कुठलं तरी एक पकडायचं त्यानंतर बग आप एकदाच पोड भरलं. ी मग आवड निवड बघता येते असं.
हो ते पण बरोबर आहे तुमचं?
आता समजा तुम्ही मुलगी आहे म्हणून तुमच्याकडे ऑप्शन आहे पण आपण आपल्या भारतीय समाजामध्ये मुलांना ऑप्शन मुलाना करा लाे म्हणजे जे का ब
हो. ते पण बरोबर आहे तुमच? हॅलो ऐकू येतो. हॅलो हॅलो